ह. हॅलो.
हॅलो हा सर आवाज येतोय का.
हा एकदम बारीक आवाज येतोय तुझा कसं काय बर
बोलते आहे ना सर मी चांगलीच कसं काय बारीक आवाज येतोय. हॅलो आवाज येतोय का.
येतोय का हा येतोय येतोय का. हम्म हे लहणी बोलत होती का कोण बोलत होत.
हा ती लहानी होती ना मी हा ती लहनी होती.
हा हा ह काय जवळ आहे तुझ्या जवळ आहे ती.
नाही जवळ होती आता गेली बाहेर दुकानामध्ये
हम् अससाना ते मत. आज काय घरी.
नाही सर ते मोबाईल मध्ये गरोदर माताचे वजन उंचे अपडेट करणार आहे.
हा हा. त्यांचं का
का हा काल लसीकरण गेलं ना ते आज हा ऐकू येतय का सर
लस हो येत येत ना. लसीकरणाचं का कालचं पूर्ण.
हो पूर्ण झालेलं आहे. ज्या महिला नाही होत्या त्या बाहेर गावी कामाला गेलेल्या आहेत दोन तीन महिला
हा ना आणि आपल्या नवीन बरोदर किती आल्या आहेत आपल्या.
या महिन्यात का चार आहे चार का पाच काहीतरी आहे नवीन गरोदर
नवीन मगना तेच म्हणत मग. ना ते एकोणस तारखेच्या आणि एकवीस तारखेच यांना भेटून आपण तयारी करून घेऊ आता नियोजन वगैरे आणि व्हॉट्सअपला पण टाकून देऊ. त्याचं.
हो सर करून हो.
य कस कि हे आपले भाजीपाला प्लटवाले आहेत ना
हो.
तर ते चांगले. अ उत्पन्न घेणारे आणि आपल्याला सहकार्य करतील त्यांची निवड करू तर तुझे मध्ये कोण कोण आहेत असं त्यांना आपण देऊ आणि आपल्याला मदत करतील असं.
सर मी म्हणजे आपलं मागच्या वेळेस वाटप केलं होतं ना किचन गार्डन? साहित्य.
ह
ते माझ माझ नावाचं मी सरपं सरपंच दादाला दिलं होतं.
हो हो.
त्यांनी चांगलं उत्पन्न पण आलं त्यांचं आणि ते म्हणजे गावात पण. सा घरचे पण आणून. ते बाजीपाला सगळ्यांनी म्हणजे सगळा परिवारसह त्यांनी खाल्ला.
हा.
आणि. असं लग्नासाठी कोणाला लाग लागलं का ते त्यांना पण दिले ते?
एक अससं की आता जो सर्वी झाला ना ती थर्ड पार्टी आले होते ना आता. सर्वे करायला तर अ. होय आपण त्यांना देऊ त्यांच्या कुटुंबामध्ये गरोदर माता. स्तंधा माता किशोरवयीन मुली? जे फॅमिली आहेत ना त्यांनाच असं देताईल असं निवड करावं कारण की तीन वर्षानंतर जो सर्वे होता ना तर तुम्ही कोणालाच सपोर्ट केला आहे त्यांना काय मदत भेटली अस करून ते सर् करत होते तर त्यांनाच आपण ते स कार्य मधे मदत घेऊ जे आता त तुझ्या ओळखीमध्ये असतील यांच्या कुटुंबात गरोदर आहे किंवा स्तनदा आहे किंवा - अ किशोर वईन मुली आहेत. तर त्यांची निवड करून आपण देऊ म्हणजे पुढे मग भवि त्यात आपल्याला जेव्हा सर् सर्वे करतील थर्ड पार्टी तेव्हा म्हणजे रिपोर्ट आपला चांगला जाईल म्हणजे अस ज तर.
तर ते म्हणजे स सगळ्या महिलांचं सर्वे करतात का?
म ते आपण ज्यांना सपोर्ट करतो ना त्याच्यातून ठराविक कारतात म्हणजे सम आपण पंचाहत्तर केले.
हो
च्यातर पंचवीस टक्के वगैरे ते यादी काढतात. अ ब असं कोणा कोणाला दिलेत किंवा कसं. अ बरोबर अ व्यवस्थित आहे किंवा. कुट कमी पडताय की काय वगैरे अस एक मिंट फोन येतो या कोणाचा आहे एक मिनिट ह चालू ठेवा हा.
हो सर
हॅलो
हा सर
आ ते फोन येऊन गेला मला ते दीदीचं ना नीट साठी एकझाम आहे ना एकवीस - तारखेला -
हां
नीटच्या एक्झाम साठी तर मग ते होल टिकीट साठी नंदुरबारला भेटलय ते नंदूर बरला मग त्याच बुग बुग त्याच्या नंतर कुठे ऍडमिशन घेते का?
कुठे ऍडमिशन घ्यायचंय?
तिला बघु अता नर्सिंगच आता नीटच ते करतय आता. ती पाच झाल्यावर काय जर अ मेरिटमधध्ये नंबर लागला. तर मग बघू तिचं काही मग एक वर्ष? त् वायाच गेलय त्याच आता म्हणजे करतेय ती अभ्यास पण आता पुढं...... बघु आता त्या पध्दतीन करू आणि उद्याच उद्या येऊन जाऊ का सकाळी आपण ती आपली पाय -
येऊन जा आपण भेटून घेऊ नर्सताईला पण
हम
आणि त्यांना विचारून घेऊ आम्हाला म्हणजे चिकनसेल दिवस साजरा करायचा आहे तर - तुम्ही आमच्या सोबक स सहभागी होणार का आम्हाले आम्हाला मदत पाहिजे तुमची असं विचारून घेऊ
ह ह आपण आनिताला पण सांगून घेऊ ना
हो चालेल
बोलणं झालं होतं आनिताशी काय नाही
नय ना सर मी काल नाही लावली तिथून लसीकरणा हुन आले जेवण केला आणि जपून गेली अ नाही बोलत नाही बोलाच.
कसं काय.
नाही बोलत ना.
तू नाही म वईन जेतेव्हापासून नाही बोललात का?
नाही.
हम्म आपण बघू बोलू काय तसं काय नाही नाही एवढं बोलवू न तिला आणि त्याला सोबत. बोलू का? बोलवायचं ना. एकत्र करू काय येत का नाही् ह.
हो.
आणि सरपंच दादांना पण भेटू आपण उद्या. मग ते पण काय मदत करतील कुठं काय सहकार्य हे आपलं युगाचं त्या त्याचा पण होऊन जाईल ना काम आपण. तंसली ग्रामपंचायत अंतर्गत योगाचं केलं आरोग्य समितीच ते पण
हा तिथं सर ते तिथं घ्यावं लागेल गांधी भवनला तिथं म्हणजे हॉल मोठा आहे आणि तिथं हा करता येणार.
आपली ती आरोग्य समितीच पण एक होऊन जाईल. ते पण बोलून घेऊ आपण ते राहिलंय आपलं, हम्.
कारण तिथे जवळ अंगणवाडी आहे तिथे दोन तीन चटाई मोठे असतात ते भेटून जाणार. तर त्या हॉलमध्ये व्यवस्थित राहणार योगासन करायला.
हम्म ते एक बघ आपलं त्याच्यात ना. आरोग्य समितीच पण काम होईल पेर लिडरच काम होईल हा ना. एकत दोघांच होनजाईल तर सरपंच दादांना भेटून सांगू हा हा सिकल सल्दी वरच्या पण सांगू आणि अ याच योगा दिवस राष्ट्रीय ना.
हो हो.
प. ते एक करून घेऊ अजून दुसरं काय राहिलंय रंजनाताई, आपलं काय अजून दुसरं. आपल्याला भेटीसाठी. दुसरं काय राहिलय आपलं. सुनीता ताई.
आता तर सर हे म्हणजे श्याम बालकांना गृह भेट द्यायचं बाकी आहे.
हम.
आणि गरोदर माताचं प्रोटीन काढायचं.
मागचे पण प्रोटीन बाकीच आहे आपल्या ना.
हो प्रोटीन बाकी
ते टाकावं लागेल तर ते काढून घेऊ म ते पण ना त्याचा पण कंटिन्यू आणिले त अ ते आपले जे गौरव धर्मात आहेत ना जमलं तर भेट पण करून घेऊ वजिट वगैरे एक एक नवीन नवीन त्यांना पूर्ण प्रोटीनच काय काय गोष्टी आहेत ना हे हे आपण आणलं किंवा आहार घेतला तरी हे राहिल आणि आपलं रक्त किती राहायला पाहिजे या परिस्थितीत गरोदर असताना, किती पॉइंट असायला पाहिजे? बाळाची काळजी स्वतःची काळजी किंवा जे लस अस आहेत बाकी आहेत की किंवा कधी गाय जा कि म अस अ त्या विजिट मध्ये एकदा सांगून देऊ या पद्धतीन केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहीन बाड्याची तब्येत पण चांगलं ल्या गोष्टी आपण करू आता
हो सर सांगून देऊ पण तस आता ना गेल्या महिन्याचे जे गरोदर माता होती एक सहाव्या महिन्याची होती आणि एक गेल्या महिन्यात नोंदणी केली होती ती माता त्यांच गर्भपात झालेलं आहे
त्याचा रिपोर्ट पण देेऊ आपण त्याचे रिपोर्ट लिहून घेऊ एक हा आणि डॉट व्यवस्थ ठेव म्हणजे यामुळे कशामुळे जाणार ते पण विचारून घेऊ आपण त्यांना एक त्यांना पण भेट देऊन देऊ ना आपण
हो सर त्यांना भेट द्यावं लागेल म्हणजे त्यांच्याकडन सगळी माहिती भेटून जाईल आपल्याला म्हणजे मी गेली होती तिथं त्याने सांगितलेलं आहे पण तुमच्यासोबत गेले कि ते नीट सांगते
हम्म हम् हम्म हम्म हम् हम् अ ना
ती एक मातेला म्हणजे असं संडास मुळे झालं म्हणे ते तिला जास्ती संडास होते तर ती दवाखान्यात गेली इंजेक्शन लावून दिलं त्याच्यामुळे गर्भपात झाला सांगत होते
ह् ह ग का ह गोष्टी आपण आहेत ना
हा
ज आहेत न पाहिजे म्हणून ना
हा ना सर त्यांना किती वेळा सांगितलेला आहे सरकारी मध्ये जायचं आणि तुम्ही प्रायव्टला पण गेले तर त्यांना सांगायच आम्हाला दिवस आहे तर ते मग सांगितल्यावर
पती नाही होईल सगळ नाही हे झालं नसतं ना मग आता ते गर्भ
हा आणि दोघी पण तसेच आहे इथं गावातच डॉक्टर आहे तो त्याच्याचकडे गेली होती एकीला पण बर नाही वाटत होत म्हणून गेली होती आणि तिला पण संडास लागली होती म्हणून गेली होती दोघींना आपण इंजेक्शन लावून दिलं त्यानी
त्याचं आता किती एच बी आहे ते पण चेक करून घ्यावं लागेल हा आता त्याचे जे गर्भपात झाला ना ना म्हणजे त्यांना सांगायला इथ न असेल ना आपली जिथय तिथ नसेल तर आपण शहाण किंवा मनदानाला पाठवू किती पॉइंट आहे तुमचं काय पुढ नियोजन व्यवस्थित राल त्या आरोग्यासाठी ना
हो सर
ते करू आणि बाकी कि कायम आरोग्य समितीचे आपण ते एक रजिस्टर तुझ्याकडे आहे का अनिताकडे?
अनिताकडे आहे रजिस्टर,
अनिताकडे आहे
हो अनिताकडे आहे. हो तसं म्हणजे गेल्या महिन्यात मे महिन्यात ग्रामसभा झाली होती ना, त्याच घेतलेलं आहे सिग्नेचर फोटो वगैरे या महिन्याच बाकी आहे.
आणि एक आता अँक्टिव्हिटी आता ही जे टीम झाली आता, अ कामाला म्हणजे दोन महिने गेलेत काम नाही आपलं थोडं, हे झालंय, नाही टीम पण आली ना त्यासाठी आता व्यवस्थित थोड नियोजन करून करून घेऊ, सज्या राहिल्या त्या गष्ट हा
हो सर
करून देऊ बघ त्याचा पण त्याला फोन करावं लागेल मग